हाव ना व
हॅलो
हा हॅलो
काय चालू आहे ताई
काही नाही बा आता काम चालू आहेत हे नेहमीचेच रोजचे आपले
झालं का चहा पाणी
नाही चहा पाणीच आता राहिलं आता करू
हाव काय काय नाय हा कसला पण जरी मी एकटी येते तुझ्या घरी
अ दुसरं व्यतिरिक्त बोलाय लागते असं तेच ते नको सांगू
नाही काय
नाही आता तुम्ही कुठल्या हाय व?
वारखेडच.
नाही आईच्या गावाचं नाव असं काही, हाव काय? घरी कोण कोण असते मग तुमच्या?
काय म्हटला?
घरी कोण कोण असते मग तुमच्या?
घरी, आईच्या घरी का? इथं?
हा, आईच्या घरी.
आई, बाबा, बहीण असते एक.
हाव काय? किती बहिणी आहे मग तुम्ही? हाव काय? काय काय करतात मग बहिणी, भाऊ?
काही नाही, दोन बहिणीचे लग्न झाले.
हा हा.
एका बहिणीचं शिक्षण चालूय.
हाव काय? काय चालू आहे मग तिचं?
ग्रॅज्युएशन झालं या वर्षी तिचा आता.
हाव काय? हं.
हा, भाऊ काय करत आहे मग?
भावाच अकरावी झाली. आता बारावी चालूय. सायन्स घेल त्यांनी.
हाव काय?
हम्म.
हा, आई, बाबा शेतीच करतात हे ना? प्रश्न विचारण तू असे, काही काही म्हणजे मग कसं तू कॉल केलेला आहेस त हा, बहिणी कुठे असतात मग?
काय म्हटला? एक बहीण तेलाऱ्याला असते. एक बहीण रुद्रायणीला अस
हाव काय? हा.
तनू ची झाली का मंग शाळा?
हा तनू आली ना शाळेतून. हा हर्षल बारावीत असते. हा.
दादा वावरात गेले असतील?
हाव दादा वावरात गेले. वावरात गेले ना
हाव काय? काय वावरात पेरले आता?
वावरात पराठीये पेरलेली.
हाव काय? चांगली निघे
हाव, चांगलीय.
पाणी गिनी काय
पाणी काय, पाणी आज नाही आलं. मागच्या दोन दिवस खूप पाणी आलं आमच्या इकडे.
हाव काय? हा हा.
काही मुलं बाळ?
नाही, मुलं वाढुन नाही आहे सध्या आता
हाव, काय? हा कितवा महिना चालू आहे तुम्हाला.
आता सध्या सातवा महिना चालू आहे.
हो, काय? हा तुमच्या हिचे काय करतात मग?
त्यांचं काय सोनराचं दुकान आहे. कॉम्प्युटर सर्व्हिसिंगचं आणि सोनारचं.
हा, शेती वगैरे असणार ना मग?
शेती आहे ना, घरी आहे. ट्रॅक्टर, शेती आहे. दोघ भाऊ आहेत.
हावं, काय हा? सासू-सासरे असतील ना?
काय म्हटंला? हा-हा.
शेतीच आहे मग ना? शेती करतील करत असतील मग, बाबा वगैरे आहे ना.
हा, बाबा शेतीच करतात. शेती आहेत, दादा जॉबवर असतात. हा, यांचं दुकानच सोनाराचे. बाबा शेती करतय. शेती आहे घरी, तर आता शेती पाहायला पाहिजेत ना.
हा, जाऊबाईचा मुलगा कोणत्या क्लासमध्ये आहे मग?
कोणाचं?
ताईचा मुलगा कोणत्या क्लासमध्ये? छोटा आहे का?
नाही, छोटा आहे. दोन वर्षाचा. क्लासमध्ये टाकला नाही त्याला, हम्म.
हा, बरंय, हा.
असा झोपलेला आहे तो. आत्ताच उठला सध्या, हं. आता उठला म्हणा. झुप पण सध्या तो, हम्. तब्येत नाहीये त्याची बरोबर.
आं.
तब्येत नाही म्हटलं बरोबर त्याची.
हाव, काय? अ, दवाखान्यात नेल असशील ना मग?
हा, दवाखान्यात नेलं होत ना.
हा, औषध वगैरे घेते मंग तो?
हा, औषध वगैरे घेते. बाबा, खूप आनंदय गेलं औषध घ्यायच तर हरी.
हावं, काय.
हम, रडतही नाही. मागतो तू स्वतः.
हा, बापाला हा लयं शहाणा नाय मग.
शहाणा आहे, खूपच शहाणा आहे.
हावं ना.
हम्म, हुशार आहे खूप ओ, ताई तो.
हो, काय.
हम लं, त्याच्या वयाच्या मानाने खूपच हुशार आहे तो. हम, दादाची काय ते तब्येत चांगली आहे होती.
हो-हो, दादाची तब्येत वगैरे चांगली आहे.
हर्षल, काय करतेेत मग?
हर्षल काय, त्याची बारावी झालेली आहे सध्या आता.
आता पुढे काय मग?
पुढे आता पाहू, आता काही क्लास वगैरे काही करतेत. हम्म काही शेती शेतात जाते.
हां तर म्हणजे ट्युशन वगैरे असशील ना?
आं
तनुची ट्यूशन अशील ना मग?
हाव हाव तिला ट्युशन लावलेली आहे ना गावातच आहे ट्युशन. हां गावातच जाते ट्युशनला ते.
हां चांगले शिकवतात हो ते?
हाव चांगलं शिकवतात सेमी इंग्लिश आहे ना तिचं.
हाव काय?
हाव चांगलंच शिकवतात.
कोण्या क्लासमध्ये आहे म्हटलं?
ती नवव्या वर्गात आहे ना.
हाव काय?
हाव नवव्या वर्गात आहे मॅथ वगैरे आहेत येते तिला पण सायन्सच थोडं कठीण जाते.
हाव का थोडंफार जातेच ते अभ्यास केला की मग लक्षात राहते. काय म्हटलं?
ढोकळा वगैरे येते काय रव्या बेसनाचा? हाव ना करून दा काही रेसिपी सांगा बरं बाबा फोनवरच सांगा ना.
ती रेसिपी सांगू काय फोनवर? या ना एखांदे वेळेस घरी.
हाव ना नाही फोनवर सांगा मंग. कसं लक्षात ठेवल्या जाते दहा मिनिटं? होतात ना मग
होय, अस का? आपण दोन वाटी रवा घ्यायचा.
हां हां.
त्याले अर्धी वाटी बेसन घ्यायचं. एक चम्मच हे आपली दोन चम्मच साखर टाकायची त्याच्यात. थोडसं तेल टाकायचं मीठ आणि निंबू पिळून टाकायचं आंबाट व्ह्यासाठी. आणि मागून थोडसा सोडा टाकायचा. आणि चांगलं पेस्ट म्हणजे फिरून घ्यायचं ते फेटाळायच आण तुम मी तुमच्या इथं हे आहे का कडई आहे का मोठीशी साधारण?
अ हाव नाही हाव आहे आहे.
आहे का मग त्याच्यामध्ये आपली ते कुकरची चाळणी असते की नाही
हां हां.
हां ते ठेऊन द्यायचं त्यात ताटाला तेल लावायचं अन त्याच्यात ते सारण त्यात टाकून द्यायचं आणि लगेच पंधरा मिनट राहू द्यायचा.
हां हां.
पंधरा मिनिटांनी होऊन जातोय तो.
हां हां.
हां जसां पाहिजे तसाच येते.
हाव काय, लिंबूसत्व टाकत असता का मग तुम्ही त्याच्यात?
नाही मग लिंबू टाकल्यानंतर नसतो टाकत, नाही जर आपलं जास्त तच आंबट लागलं तर मग थोडसं टाकायचं पण निंबई पण आंबटच राहतात ना ताई. हा, मी गुडकल्या नंतर नाही टाकलो, चलते निंबू सत्व.
हाव, बरोबर आहे.
आणि आणखी स्पनजी यासाठी मग इनो ची फूडी टाकून द्यायची त्याच्यात.
हाव काय.
फेटाळ नवं, सगळं फेटाळणं झाल्या नंतर अ इनोची पुडी टाकायची, टाकल्या बरोबर लगेच ते सारंन येतय त्या ताटात टाकून द्यायचं.
हा-हा.
हम्, मस्त जमतंय मग.
अन् त्याच्यासोबत मिरच्या वगैरे आहे ना, हिरव्या मिरच्या.
हा, हिरवी मिरची हे ते.
हा.
नाही तर मग आपल ए जाम असतोय किनि हेज टोमॅटो सॉस ही ती टाकू ते, हा. टोमॅटो सॉस वगैरे घेतली, चांगलं लागते, हम्म.
हाव ना, मस्त.
बीगडच असतो आम्ही एखाद्या वेळी संध्या काळचा. हम्म, आता कसं सकाळी नाश ते केलेच असतील, सगळ्यांना आवडते तर मग तो पोटभरच करावं लागते.
हाव बरोबर आहे, कसं तुमच्या घरी आता, माणसं कसं नोकरीवर कोणी शेतात जाते, कोणी दुकानात जाते, लवकरच स्वयंपाक होत असशील ना.
ना स्वयंपाक सकाळी लवकर होतोय दहा वाजेपर्यंत ते
बापरे, लवकरच होते म.
हा, सकाळी लवकर बसले की दहा वाजेपर्यंत स्वयंपाक होते. दहा वाजता स्वयंपाक झाला, नाश्त्याचा विषयच नाही राहत काही. हम्म, आणि संध्याकाळी कस सर्वांना आवडते तर मग पोटभरून केल्या जाते ना तो.
हाव.
म्हणून आम्ही संध्याकाळी करत. हम्म, मस्त जमतं या ना एखाद्या वेळेस तुम्ही.
हाव ना, पाहू ना, येऊ ना.
हम्.
हा. आणि बरं, अजून मग कुची ट्रीटमेंट चालूये तुम्हाला?
मला हेची अ कुटची, हम्म. वानखेडे मॅडम आहेत काय, त्याचीच डोळ्यान हा, आता दोन दिवसांनी जावा
काय बोललीस, बरं हाव ना.
हम्म.
हा, हाव ना. हा-हा.
तेच. दोन दिवसाच्या आदुगर झाला म्हटलं संजा करे क्रमात हाय, आवाज येऊ नाही राहिला ताई. हा-हा‌.
हवं-हवं आवाज येऊन राहिला, येऊन राहिला ना आवाज.
हम्म-हम्म. हम मला असं वाटलं आवाजच निेवरायलागत.
हे मुलगी आली होती. ते मदात म्हणून मग आवाज थोडासा गेलेला.
हावं काय?
तुमच्या बाबाच्या इथे मग मार्केट कोणते आहे तुम्हाला तिथं?
कोला
हाव काय
हा इतकं छान मार्केट आहे ना ते कोणती कोणती लहानतली लहान मोठ्यातली मोठी सगळीच वस्तू मिळती तिथ.
हावो काय
हा मस्त मार्केट आहे ते साड्याचा स्टॉल इतका मस्त असते सेल इतकं छान असते ते ती
हावणं हावणं
पण ते हाव आपल्या रेंज मध्ये जशे आपल्याला लागतील तशा साड्या भेटतात.
हाव काय तुमचं शिक्षण कुठपर्यंत होईले मग? बापरे हो काय कशात केलं मंग ए मे तुम्ही?
मी सोशलॉजी मध्ये केलेलं आहे.
हा बाप रे समाजशास्त्रात केला काय?
हम हम्म
बर ही काय? मस्त आहे मग काही जॉब वगैरे करचाल ना मंग पुढे चालून.
आल्या नंतर करू आता काय नाही.
नाही आता सध्या तर बाळाचीच हे आहे.
हा अग नंतर पुढ बघू म
हो ना बरोबर आहे दोन चार वर्ष तर काही होतच नाही.
नाय दोन चार होत काही ते एम एस सी आय टी सेंटर टाकू कोन देतो मला ते, ते तरी करणार मंग नंतर पुढे.
हा बरोबर आहे.
कस माझा कॉम्प्युटरचा क्लास झालेला आहे थर्टी फोर्टी एम एस सी आय टी
हा हा
मजतंय मला ते कोर्स त्याजा पूर्ण तर म्हटलं मग त्यानी ह टाकून दिलं कि ते करू.
हा ब-बरं बरं बाय.
हा बाय
ह सी यू हो ठेवा ठेवा आई ह्याला खाली लवकर जा चला बाळा आता चला खाली चला की आपल्याला आम्ही चाललो खाली.